हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय. हॅलो एल लागला का झाले जेवण. हो यायला ना झाले जेवण
माझं पण झालं काय जेवले मग
काही नाही वा भाजी केली होती
हो का बाहेर आहे का कुठे तुम्ही.
काय नाही घरीच हाय.
आवाज हवेत असल्यासारखं गाडीवर असल्यासारखं यायला.
काय?
कानाला हेडफोन आहे हेडफोन.
हो का. म्हणून येत असन, नाही हवेत असल्यासारखं यायला लागला आवाज. हा.
हॅलो.
हा आता यायला.
हा.
आता याय लागला आवाज, काय जेवली म?
आज काय नाही पनीरची भाजी केली होती.
हो का. कशी झालती पनीरची भाजी?
मस्त, छान.
मस्त झालती की फक्त म्हणण्याजो म्हणण्यासाठी मस्त.
म्हणण्यासारखी नाही खाण्यासारखी छान .
डबल भेटणार नाही का?
डबल भेटेल काय सांगता येत नाही पण ज्या वेळेस केली त्यावेेळेस मस्त मजा. लुटून घ्यायला पाहिजे.
हो.
कारण नंतर कधी होणार काय सांगता येत नाही हा.
हो. भेटेल की नाही ते बी काही सांगता येत नाही म्हणा.
हा.
हो, मी. हम् डाळ डाळ ते लोककीची भाजी नसते काय डाळीत ठकून लोककी. डाळीत टाकून करतात ते.
अरे यार मला ते अजिबात आवडत नाही ते लॉकी.
हाव का. डाळीत टाकून केलती. ते खाल्ली मी, काऊन आवडत नाही तुम्हाला चांगली अस तेना खाण, त्याची खीर बी मस्त लागते.
ते खीर वगैरे खाईल पण तसं ते आजिबात लॉकी आवडत नाही.
हाव का. मस्त केलती ताई न केलती माझ्या.
अच्छा!
छान केलती.
ताईला येते का भाजी?
हो येते ना, स्वयपाक सगळा येतो तिला. मस्त बनवते स्वयंपाक. पण फक्त तेल जास्ती वापरते, तेलाच्या पीपा आणून ठेवल्या घरी की मग काही नाही.
एक आणायचं त दोन आणून ठेवायचे.
हो. एक महिना एक ते दीड महिना जाते पंधरा किलोचा तेलाचा पीपा बस.
हो का.
हो.
बरं आहे ना म.
हो बरच म्हणाय लागते, खायचं म्हणलं
चला म, ती कर करते तर थोडंफार काहीतरी कमी जास्त होतेच.
हो, तेवढं चालतेच कमी जास्ती.
तेवढं चालतय.
हो. पण तिच्याच्यात काय कमी जास्ती होत नाही फक्त तेलच जास्ती होते नेहमी.
हो का?
हा बाकी काही नाही बाकी सगळ व्यवस्थित होते.
अच्छा.
ह.
ते जास्त खाणं चांगलं असते का?
हो तेल जास्त खाणं फॅट वाढते ना. आमच्या अंगावरचा कवा्हा वाढते काय माहित.
तुमच्या अंगावरच फॅट कुठं दिसतच नाही कुठे गेलेलं आहे‌.
काय?
तुमच्या अंगावर तर फॅट दिसतच नाही उटलं कुठे गेलेलं आहे.
हो तेच तर म्हणायला लागली ना आमच्या अंगावर तर कधी वाढते काय माहिती, माझे मोठ्या त्याची सांगा अर्थ वाढायला लागली.
मोठी तर काय तेलाच थोडाकात.
नाही खावं नाही खावं तरी बी वाढायला लागलं तिचं.
जण खवा नाही ख दो जून तीनटन पुे खात खवा नाही खा का आहे.
दोन दोन तीन तीन पोळ्या खात असल. पण तेलकट तेलकट बाहेरचं राई.
तथोडा खर‌ तूप खात ताई तुमची मोठी.
काय खाती?
तूप.
तुप खाती का?
मग मथ फॅट जाणार कुठं आहे.
हो बराबर अघावरारीच येणार‌
हो ना‌ तूप खाल्ल कि रूप येत ना.
हो हो
यात लागल.
ते आजीबाई सारखं का? ती गोष्ट आहे तशी माझ्या लेखीकड जाऊन तूपो खाऊन लट्टा होऊन येते.
हम्म.
तसं व्हायला लागल.
पण ते आजी लठ्ठ होऊन तरतरीच खन येते.
हो.
हि लठ्ठ होऊन एकदम अशा हच्यासारखी व्हाला लागली‌.
गणपती वाणी.
हो का? गणपती वनि वयल का?
होरो नाही य तर अ आच न असत तर तर राहिलं पाहिजे.
हो. माझे भाऊजी पण राहिले तसेच. भाऊजी उतरायलाच पण आता इतक्यामध्येण टेन्शनही आयल‌ ला काहिलं कसं. हो तेच तर भाजीला टेन्शन आयला आता कसं उतरवावं कसं नाही तईला खाली‌
काय काय घराच्या बाहेर निघत नाही का मं वांग
हो हो का
भाजीपाल्यातलं वांग कधी आणलं का बाजारातून विचारायच ताई ला
हो का बरं काय पण टेन्शन आहे मग भावोजीला लय तरी त्याची जवळची एक साईडून गेली नाय त अजून टेन्शन होत टकली पडू लागली त्यायची
हो ती एक अशी एकीला तर काय काय जमूननं नाई.
दुसरिकडं काय आता ते काम भेटनं ना
हो का
एवढं टेन्शन लागणार नाय त काय लागणार.
हो. नाय ती होती जेव्हा नय यार ती होती ते जराशे भाऊजी होते. असे जाडजूड मस्त ती बोलायची बीनं करून घ्यायची ना
नाय त बोलूनच पोट भरायची ना
म्हणून
म्हण म्हणून अंगी लागायचं सगळं.
हो. बोलून अंगी लावायच घेऊन यायचं ना वापस तिला
आणि तिला आता चष्मा जिथपर्यंत निघत नाय तिथपर्यंत नाय येऊ दयायच चष्मा लागलेला हाय तिला
चष्मा लागलेला हाय का?
हा ते चष्मा जिथपर्यंत निघत नाय डोळ्याच्या खाली
ते तिला
बरं बरं आणता येईल तिला
नाहीयत.
आता काय माहिती येतच नाय ती डॉक्टर झाली मोठी
हो का मंग आता कशाला येईल. आता येणार नाय पैसे गियसे देते की नाय तुम्हाला
काय सांगा बुआ एकदा त देतो बोलली अजूनत काय दिले नाय
देते देते म्हणली का अजून दिले नाही.
नाय ना ताई
घ्यायचे ना तिच्याकडून आलं की
काय करते काय माहिती
काही काही घ्यायचं तिच्याकडून पैसा लय असल ना तिच्याजवळ
होय तिला तर असं वरती लटकवलं की दोन तीन लाख रुपये आरामशीर पडतात तिच्या अंगा शरीरातून
बापा एवढा पैसा हाय मग तिला बँके बँकेची केशिअर म्हणा लागल.
असं थोडं असते ज्याच्याकडे पैसा असत ती कॅशिअर हाय. तिला कॅशिंअर ठेवा लागल एखादा बॅ तिच्यासोबत
अ
तिच्यासोबत एखांदा कॅशियर ठेवा लागल तिजा पैसा मोजायला.
सांभाळायला.
हो.
ठेवायची गरज नाय तिला म्हणायच अर्धा तुमच्याकड पाठवून द्या म्हणायचं
नाय पाठवत ती लालची ये.
लालची आहे का? देणार नाही का म्हणून बघायचं दे म्हणायचं चोरा गिर नेतील त्याजवळून.
नाही नेत ते.
आं?
नाही नेत तशी ते लई हुशाराय ते.
हाऊ का? एका जागी ठेवतही नसेल पैसा.
काय तर ठेवत असेल तेेच तर म्हणलं ना तुला असं. फॅन ला उ उलटा आटकव लागते तव्हा सगळा पैसा पडतो त्याचा.
अडकवलं की नाही तुम्ही एकदा तरी तिला मग तस?
सध्या तर काही काम केलंच नाही तिनं आता. आता त कुठं काम सुरू केलं तीनी.
ह का? आता आली की घ्यायचे.
पाहतो ना आता तिला न लाहण्या साडीं ला दोघींला सोबतचा अटकवतो.
हो जामते.
अ सगळ्यात लहणी पण आहे ना एक.
अं?
सगळ्यात लाहणी पण आहे ना एक.
हो का? तिच्याकडे असते का पैसे?
बाप्पा तिला त अं कुठं काय हगायला जायला टाईम नाही तिला त.
काय ज कशाला?
जायला टाईम नाही म्हणल त्या बाईला. एवढी बिझी बाई आहे ती.
हो का? एवढा पैसा कमवती?
बा थांबतच नाही आमच्या इकडे आले की. जायच लागते म्हणते. एकद एक पाय दरुजात आन एक पाय घरी असते तिचा.
तिला भीती वाटत असेल तुम्ही पैसे घिशे मांगसाल म्हणून.
का माहित आता काय. सोबत घेऊन येते काय का नव त्यांना पळाव लागत तिला भो.
अं?
तिच्यान बर पहावं लागतं तिला वरी अटकुन.
हो.
निघले त निघले.
बघायचं बघायचं. ती बी जाते का ड्युटीला?
आं?
ती बी काम करते का?
हो ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ना.
हो का?
हो.
मग तिच्याकड बी भरपूर पैसा असल.
आता तिचा पैसा कोणत्या बँकेत आहे काय माहिती? ती दाखवतच नाही आम्हाला तसं.
पेमेंट चांगल्
उघड उघड, उघड उघड काय बोलतच नाही ती.
हो का?
हं. कोणत्या बँकेत ठेवायली पैसा? काय स्विस बँकेत आहे की काय?
नाही तर न दिसणारी बँक असल.
काय माहित काय? डॉलर मधी कमवायली की काय हेकी बाई.
हो कमवत असल. पेमेंट भरपूर असेल ना? सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणाल्यावर.
भरपूर म्हणते ते तेच तर म्हणालोय इथं. वा आमच्या इकडं आल की आमच्या घरात पाय एक राहते न एक पाय बाहेर. थांबत तर नाही बाई.
तिला तिला येतानी आधीच सांगायचं घरात पाून टाकता तू आमच्या मनान घ घरात येल.